हा हा हा हा काय म्हणतो?
काय नाही, आता काय सांगू तुला काय म्हणा?
ज्या जगातल्या गोष्टी, असतील काही.
जगामध्येध चालयं दिशा.
हा तुम्हाला क नाही? सावी आली. ती भारत गँस ची ना ती एचपी ची असती, मग भेटली असती लवकर. नाही ना आम्हाला, येते ना. नाही आम्हाला, सव्वीस दिवस येती, हा ना म आमची पण सव्वीस दिवसानी येती, तेच येत. पंचेचाळीस. पंचवीस ते सव्वीस नाही, एच. पी आम्हाला ये नाशिक
हा ना म नाशिकचेच ना म्हणून, तेच म्हणते.
भारतगँस ची भेटती का, पंचेचाळीस दिवसांनी? हम हम ह. आल्यात तवा.
हा हा मग काय एवढे, दिवस नाही झालेले.
लगे दे. हा
जिंकण्याचा मोह नाही अ ह अगं मला वाटलेलं आत्ता केलं होत, का काय?
नाही नाही आता सदी आल्या ना तेव्हाच करल हो त्याना मच होतं.
म्हणे मला ते करून मला रेसिपी सांग. आता रेसिपी काय सांगायची म्हटलं आता मी तर कधी कयला नव्हतं. तरी ज व्हायला लागल होतं.
हा त्यांनच पाहिलेला किती वेळा. त्यांना माहित आहे गहू घ्यायचे बाजरे घ्यायचे ज्वारी घ्यायचे.
घ्यायच बाजून काढायचं तेच ना. श माल जेवायचंय जेवायचंय काय? हॅलो.
त्या स्वप्नीलच्या शतल ताई येत्यात.
तेच म्हटलंच शीतलताई शीतलताईला लई जीवलग जीवाची.
त्यांना आता उभं करायचंय हा
ख्रिसमस.
हम् पणीस पाणी
हम्
लय काय काय चालू आमच.
ना उभं करायचं बावी बावी सरपंच. हा सायबा वाणी टाकावा लागेल फोटो.
फोटो हा आता तिच्या बड्डेच्या वेळेस तिच्या बडडेच्या वेळेस तेच टाकू. बावी सरपंच.
हा आणिड्या गल्लीच्या भावी सरपंच हॅपी बडडे. मग पुढ पुढची रियाक्शन काय राहील.
हम्म
त्यांनाड झोपण्याचा फोटो टाकावा लागेल.
मग ती उभीच राहील.
नाही नाही असं तो फड आड आडवी झोपीला असं फोटो टाकावं लागेल ना.
तू यायच्यात मि येतय का चालू आहे का माझ्या यायच्यात मिनटं तर बंद झाली.
काय माहिती पाहावा लागेल.
मिट तीन मनिट बावीस से
ह माझ्यात सहा मिनटं झाली. पण त्याच्या पुढचं आलंतच नाही.
हा हा सहा मिन बर. हॅलो हम्म हम्म. हा तुम्ही चालूच राहणार रे आम्ही बंद पडतो आम्हीच मध्ये बंद पडतो. आमची रेंज जाती. हा आता फुल रेंज येल आता तुमच्या मा हा त्यांच फनला आत फुल रेज येळ हा आ अ रात्री रात्री आठ तर संध्या सकाळी आठ फुल सरवर राहतं.
पण फोन बंद राहतं ना जरे फुल सर्व सर्वर डाऊन नाही झालं तरी.
हा लगे डाऊन होऊन जातं तेच ना मग हम्म. मंग ते ऐकायला नाही ना भेटत. हा हा हा. येता जाता ते सर्वर ते आहे तेच सवय
नाही
हा रोमेंटिक
काय करते रोमँटिकच आहे पण बाबा ना
हां ना हा. . झाला का रोमँटिक असल्याशिवाय महाराष्ट्राचा उगम असच झाला का का रोमँटिक असल्याशिवाय हा. ये वाया कोण कोणी सुरुवात केली ती. कोणी सुरुवात केली ती आं. .
कॉल रेकॉर्ड होता एवढं का सांगायचं हे नाहीये.
हा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
हम्म. अशे किती ऐकलय येत असतील त्यांना हा हा. मग उम्म हा. हा तेच ना.
हिने पण उगम करीली.
कोणी तुम्ही अरे बापरे! लई प्रोग्राम करील माझं वळीवरला. हा सुरुवात कोणी केली सांगा ना तो येई प
लई याड्याच माजार आहे वई सुरुवात कोणी काल्ली सुरुवात कोण करणारे.
कोण आता तुम्ही मला बाज बार केला म्हणून म्हणलं सुरुवात कोणी की ती.
ह
हम्म हा बळा बळा बोब करली बारा सो चौगम कराय. त्यामुळे आठवण बोला फोन करू राहिलं म्हणलय आठवण काढणारी. पण जेव्हा थोडं काढणार तो रस्तेने येऊ राहिला. हा तेवढ्यासाठी बाई तिकडेच लक्ष देऊन बशील. आं आं तेच ना ओ आं. आ आ ते लगे तिकून उतरले का पहलिनी वरती पाहता दिसती का नी. हम्म हा असे लगेच असं गुलाबाच्या फुलावर चेहरा खुलतो हा. त्याव ना हा अ
असं असं असं बोलायला लावल्यावर ना अर्धा तास एक टास के बर आहे का महारानी म्हणा
अ
हा मग को कोणाचा गुलाब अ किती लाल होईले? कोणाचं काय
आमच्या गुलाबाला लाल व्हायले टाईम आहे अजून. शीतलचा झालं होतय. हे ना काय नाही झालं एकदा आकाशवाणी
गुलाम कुणाच गुलाम किती लाल वहील कोणाच काय म्हणज झाल होत आता ढवळ झाल.
तिथ लय रोमांटिक झाली होती पण आता बघितल
जाऊदे. जाऊदे येनचीवाणी. कपल कोणाचच नाही. हम् जगा वेगळ आख्या समोर आख्या घरातले लोक राहतात तरी त्यांच्या समोर. ह हा, खाणार कोण नाही. हा असं कपल, हा तरी पण इशारा इशारा किती भारीय पुछपच.
खूप ताण येऊ राहिला माझ्या डोक्यावर बर का खूप तााण येऊ राहिला. खूप ताान येऊ राहिलं माझ्या डोक्यावर आता हसून हसून.
एवढा ताण नका येऊ देऊ रात्री ह ह मग टचि टचिंग पॉइंट घेऊन आला टचिंग पॉइंट... काय बिनडोक म्हणे आता हाय ते हाय.
माझं तर पूर डोकं फुटायला झालं बरं का आता. ते अक्षरशः कानाच मग दुखू राहील. नाहीय तुम्हाला कस वाटू मी
सर्व्हर डाऊन होऊन जाईल त्या बाबाच तुमच्याकडून ह अन् ह म बर लक्षदेउन तिकड बसेल हे
सुप्रिया लय हासायचीजेवतानी नी
आ
आशी हासायची सारखी गालतल्या गालत गुलक्या का
इन ऑडिबल
एक घास खाला कि डायरेक्ट ला लवंगी
म
अवघड झाल. म्हणल बई याला काय करावा आता.
सारखी आठून आठून हासायची.
मण म्हटलं.